अं
यायला की नाही आवाज?
हो हो यायला.
हा. तुम्ही त्याच्या कोण आहे? त्याच्यामुळे लावना झाली. बोलायला काय बोलाव?
इतके दिवस समजण गेलं मी त्यांना पागल करायल ति म्हणे काय तू पागल झाली म्हणी
होतात.
त्यांनी म्हण बसले जागी पैसे येतात. म्हणलं पंधरा मिनट बोलायचं म्हणलं.
अं हं.
पण मग ते मी इतके दिवस चालवलंच नाही जाऊ द्या म्हणल खातं नाही काही नाही म्हणलं. मगं ते आज साक्षीला विचारलं मी?
हा हा
म्हणलं आज खातं खोलंल आज आहे म्हणजे पैसे वगैरे येतील का म्हणंल जमतंय का म्हणल तर ती म्हणे कि मयूर दादा्याच्या यांच्यावर खोल म्हणे तू
हाव हाव
मग मग आज कुठे आलीत नाही त्या दिवशी पासून झटालीयचं त्याला मी काही समजणां आणि वंमजंणा मला
एकटं कोणं आपल्या मी लावायली फोन.
आणं असं मुद्दामहून बोलायचं म्हटलं की लईचं ते रेसिपीच आणि त्याचा आणि लईचं हसू येते मला.
हो
येरीच काही नाही आणि ते येरी किती कायमाग किती वेळ सांगत बसून
हो ना काय बोल काही कळत नाही कोुमच्या विषयावर विचार म्ह
आता ते हे नाही का, ते राजेश्वर काका कारंज्याचे? त्या पूजा बाकूला बोलली त्यांना मला चार कॉल लावले आता मलाच बोलच बसली त्यांना दोन लावले मी दोन लावले त्यांना
आपण माह काता सर आपल्या सवी माहिती बोलायची त्यांना ते आपण स्वपनाला सोरीला मजुराला
ते त्यांच्या घरात तीन चार जण येत, ते त्यांना बोललं तर काय नाही रोजचे
तुला अमृत आहे म्हण हो म करायची
हाव.
ब का
् काय करायला स्वयंपाक.
काय नाही ना मी सकाळी ते याच बिजू घातलं होत दोषाच अ तला किती काय कसतयला म हे करून टाकले ते कर म आ घट बरी बाकी
हो, दोन महिने म्हणून.
हो दोन महिन्याचा
एक महिना झाला असेल ना जाऊ
हो एक महि विस्तार केला मचा
हो का. यांना नेल्थ बा म्हणे ते याला अकोल्याला.
कोणादा गरबाई
हां तर आज फोन केला होता. मी केलता का तुम्ही?
मी आईला त्याला होताुधी कात
काय नाही म्हणे तशीच आहे मण ते ठेवते. दोन दिवस ठेवते आणि वापस पाठवते.
हो ते मी ते अगोदर बोलायला चाले प पण मी गेती काय? त्या दिवशी रात्री किती बटल ना ते उठवायचे म.. एलामली त्याला आमली प त्या सुट आहे ना. मी तु काय आश वाजता पोहोचलो आ याला वाशीमला हां सकाळी आठ वाजता नंतर मग घरी गेलो. त कोणी उठल्यावर म्हण तिच्या त्या भायान उठवलं. तिला ते आम ममया.. हो जवारसरी उठली तर ते ना उठून पाहिलं मला उ असं पाहिलं ते आणि मग नंतर मग... अ रेश्मा उठली. तोंड घेऊन धुसल हातेला बसलो बोललो त्यांना तर ते बोल त्यावर त्यांनी ते मला मूल पाहायला लागले म असे. े गोळ्या होता का की सकाळच्याला हात जोर म्हणजे. म्हज कधी हे कर उत्फलन हे केलं. गोळ्या घेऊन काहीच नुस्त ते ते करू लाग ते ते पोट बी मोट वाढलं
पोट बी एवढं मोठं दिसहिल म्हण वा
हा वागलं ते ते त्रास होते. ते पाणी प
पाणी काढलं म्हणे ना तीन, चार लिटर अजून हायच म्हणे
ष ना ते राज चषतण म त्यांची निवड सोनात्या हा हिंगोलीचे आत्या होती ते ह त्यानल तसंच होतं पोटच वाढायचं चांद ते पोटात पाणी झालं कि त्रास व्हायचं समवश्या चा
हो आणि त्यांच्या काय? शरीराात.. नाही काही नाही सगळं खराब झालं म्हणा
हा रक्त खराब झालं किडन्या खराब झाल्या.
हो ना
ह् ह् काय सांगून काय हस लागीगे.
हो ना त्यांना हा त्यांना काय करावती ती लेकर आहेत.
वि्य करण आता भाऊ आहे. अ भाऊ ते त्याचे भाऊ हे करतील उद्या भाऊ गेल्यावर अ ते तर काय लक्ष
हाव ना.
हम् बघू आता काय होतेत?
येणार का कधी चलली तू?
मी मी चोवीस, पंचवीस ला जाईन.
हम्म.
हम् मला तर इथं राहता येईना आण तिकडं जावं वाटना.
तिकडं थोड्या किरकिरी चालू आहेत आधी पप्पाना काल दारू पेली होती दोन, तीन दिवस झाल प्यालती
हा.
तिकड बी जा वाटना तसं व्हायल आसं वाटतं की तिकड किरकिरी चालू आता
हम्म
तिकड जा वाटना आणि इथं ते म्हणते ति तू तिकड गेली की आमचं टेन्शन मिटते म्हणे एक.
हो ना आता इथे म्हणजे कसं
हो आता ब आता बघू आता मला तर पाठवायले तर पुन्हा पप्पा ताईकडे जातो म्हणाले आणि यांचंच काय होते की जेवायचं न्हा चं
हो ना हो.
हाव ना माग आई गेलेली होती तिथं मी गेली नाही म्हणलं जाऊ द्या आजून वेळ आहे म्हणलं मला जायला नाही तर मी सातवा लागला तेव्हाच जाणार होती.
शेतातला बघा हे काय हा
हो ना.
शिकाय यालयतां डोसा काय खरं नाही बाई समजना बाई
काका कुठं आहेत?
ह् आहेत आहेत. ते डोसा करून ते काय की चिटकून बसायल जरा
हम्म लेकर काय करायलेत?
लेकरं आहेत बाहेर खेळालेत.
सोबत आलत काय की लहान काल?
लहान आलत न बाई किती त्रास दिवस आहे नी
गेला आसन
पाण्याची व्यवस्था तीत चा कदाचित आम्ही आठ वाजता पोहोचलो.
हम् लवकर पोहोचले लवकर निघाले होते ना?
हम्म बारा साडेबारा कमी झालं इकड आलो त बघू तिथं जेवण वगैरे केलं
हाव का ते कोणाला काय पोरगी पाहायसाठी गेलती ना आता?
हो ते संगीता काकूच्या पोरासाठी ते लोखंडेची. दाखवली नाही आणि काहीच नाही त्यांना लग्नच नाही म्हणे.
माय म बोलवलं कशाला?
बोलवल नाही त्यांनी बोलवल नव्हतं हिन कुणाचं तरी निरोप एक एक सांगितला द्यायला हित बायोडे पाटव बघ पळून जा म्हटल्य म्हणून देईना.
हम्म दाखवली नाही का मगं?
नाही. त्या आताच लग्न झालं म्हण पोरीच एका एक वर्षात झालं आता आपण पॅरलस झाछला मणीेला म्ह दवा. ते त लग् म्हटलं तर पुहा कर. खर्च पैसा नाही आता अस म्हण लागले.
हम्म.
ह. एकठ. केलं मग एका घरी दहा मिनिटं त्याच्या घरी दहा मिनिटं तेलाच. त का अ हॅलो.
केले असन ना.
बर.
आपल्या घरी येल ते का नाही.
हो हो गेलतो.
हो का.
तिचे जेवान ते के ना.
हम्म.
जेवण के दि नाची स अस अ पूजाच. सगळे घ त अ दीड वर्ष निघालो. तिथून निघाल्या गाडीच नाही.
हो मंगल आत्या म्हणून आवली बा गाडीच भेटली नाही मि त्यांना.
म आग दि
हम्म.
होग एकूणच्या बाजू चुक काय आजची गडीक येते. नाही बाई. ती नाही भेटली सात सात म. मुळवाडीच झाल
बाप सकाळी लवकर गेले तर संध्या काहीच बाप. तप सईलाक.
लल अ ह ना.
होव.
पोडा वगैर पोड कर चितडी क श काय रुप खाली सकाळी मटत खाऊन टाकलं जाऊ दे.
सकाळी स्वयंपाक करून गेल त्या काय मग.
हा मटकी विजू मटकी केलती नाश्त्याला त्याचं नाही तर हे. अ कशी भाजि आलूची भाजी तझ रसा भाजी.
हम्म.
ते म्हणाले मग नांदेड ला जाऊ म्हणते फोटोशूट करायला.
हो का येता काय.
हा ते मॅटर्निटीचा प कुणाला भया करतील ना.
हो हो.
जाऊ म्हणाले आता पाहायचं पाहू आता.
यु्हा गोत्तय
हाय आता हे पहिल्या. पहिला ह तर करायचं नंतर दुसऱ्याला कोण करायला.
हा ना हम.
ते म्हणले जाऊ म्हणले आधी उमरखेडला जाऊ म्हणले ना दवाखान्यात.
हम् हम्
पण मग उमारकेडच दवाखान झालं की नांदेडला जाऊ म्हणली
ह त्यांच डॉक्टर
आह
डॉ काय म्हण सोनोग्राफी केली का.
कधी
त्याच्या सगनस बघुनु
अह त्या दिवशी मला जेवणच जाय नाही गेलं चार पाच दिवसले जेवणच जाय नाही गेलं मला.
हा
तर बाळाचं वजन कमी सांगितलं त्याच टेन्शन. आणि जेवणच जायने गेलं चक्रांती निऊ लागल्या ति मळमळीची गोळी गेली नाही काही नाही मला आधी ह
हा ह
मग गेले म्हणजे म्हगती काही नाही म्हणे बाळाचं वजन कमी येतं वाढवा लागत. त तेम मंगोळ्या दिल्या.
तो पाण्याभाज्या त खायच्या की पालेभाज्या खायचा?
खाते ना मी खाते मी पालक झालं ते झालं खाते.
जवण्याशिवाय काहीच नाही जव ज.
अ मला मला पहिले महिन्यापासून पचलं पण आता इतक्यात कसं वेगळंच व्हायला आज बी मी अर्धीच? पोळी खाली जेणच गेल नाही मुलं.
सिवाय ोडी वजन वाढ लागसा ो हम्
मग काही नाही.
तोळीशी तू सारते नाची.
ते आई म्हणते ब आता ते ते पाच तारखे! कि पहि बघू मण त्या तीन चार तारखेला.
हो कारी प्रता.
आह
आता तारीख व का?
मला तारीख दिली ना नोव्हे महिन्यातली सप्टेंबर महिन्यातली.
सप्टेंबर महिनत! आगस् सप्टेबर बरं ना बा. पोक्ते त
जाऊला न घेतला तर बरच आहे. वजन वाढत.
अ बियाच झालं आठवा महिना. संपल्या नव्या महिन्यात सावली पडली क डलेिवररलाग! ते आहे तर ते काही.
त हो म पण डॉटरी. अ हो दोनदा तीनदा सोनोग्राफी केली त्याच्या आत्ता नव्या महिन्यातली तारीख निघाली पण! आता बघू आता डबल नवव्या महिन्यातली क नव्या महिन्यात करत. अजून एकशे नवरा फु
हो एकदा होते हो!
हम्म
ह स्प्न
अं
स्पना घ का काय बाघ
नाही त्यांच्या लागनच झाले ते काय म्हणतात त्यांची लागणच झाली मला न फोन केला नाही मी त्यांंद्र मधुराला केल तर.
ह मला तेून विचारयलागेयला जाऊका. लावला कि ते जागून नाही राहियला का झटून झटून ठ राहिला.
कोणा कोणा लाग ना.
लामग पष
मग आमचा एक काउन लागायला म्हणून मी आज उघडलं म्हणून.
हो
हम्
गैरे काही झा नाही किती झाले ते तप.